हॅलो
ब का का हा तुला आज प करायला ला अर् हा आवाज ऐकू येते का घ आहे नाही अजून तुझ पैस प्या हा काय करतेय हिजय पाहिजे
म्हण फोन करायच आणि हा आणि काय
आणि काय नि निवांत तुझ कस चालले
काय नाही बणीवत चाललंय काय केले स्वयंपाक
स्वयंपाक झाला आईने केला.
हा हा.
हम् हम. ते तुला हे विचारायचं जरा म्हणजे आज शक्तपणा वगैरे आल्यासारखे झालेय मग ते काहीतरी वेगळी रेसिपी चांग करून खायला म्हणून विचारायच होत
रेसिपी का मग आपलं हे काही लिंबू पाणी हे आपलं पितातच मग आपलं ते लाडू वगैरे करतात कि एनर्जीच ते सगळं ड्राय फ्रूटस हम्म बदाम काजू परत डिंक हे तळून घ्यायचं डिंकतेन आणि त्याच्यामध्ये गुळ घालायचा आणि मग तीळ पण चांग असतात कश वगरे ते म सगळं जरा भाजण करायचं त्याच हा तिळाचं वगैरे आणि बारीक करवून त्याचे लाडू करायचे मग शकत पण ड घ क ळून घ्यायचे ते
तऊून घ्यायचे
हा तळून घ्यायचे
हा म्हणजे डडीपमध्येध्ये रेसिपी पूर्ण सांगशील का म्हणजे कस करायच्या माहिती नाही
ह् ब मध्ये काय बदाम घ्यायचे बदाम काजू
हा
आणि अ डिंक तीळ आणि शेंगदाणे मग थोड थोड नॉर्मल बारीक करून घ्यायचंय जास्त नाही बारीक करायचं
ह
हा बारीक करून घ्यायचं ते आणि हे डिंक ते नाहीय तळून घ्यायचं जरा अस ब्राऊन कलर ये पर्यंत तळून घ्यायच ते आणि मग ते गुळाचा पाक तयार करायचा
हा
आणि त्याच्यामध्ये ते सगळं घालून करायचं छान होतत लाडू आणि आशकत पण आपण कमी येतोय ते ना हा आणि लिंबू पाणी तेन जरा प्यायचं परत हा कुणाला आला शकत पणा
नाही मलाच म्हणजे असं तापच आलं कणकणल्यासारख्या झालं या वातावरणामुळे नाही त्यामु विचारले काय वेगळ अस म्हणजे असं एक वेगळं काहीतरी माहत असत नाही दुसऱ्याला विचारलं तर का नन क म्हण म्ह तलाच हा होय अस वेगळ काहीतरी चटटीत ख पाठतात म्हणून
त्या चटपटी परत मग चटपटी मग जर आढपाटे वगैरे पण करून खा आपले थापीव ढपाटे येतात का तुला
हा हा म्हणजे त्या अस बडवून करतात त्या
हा बडवण करतात ते येतात का तुला का सांगू दे रेथिी
हा ते त्याची रेसिपी अस सांग की मग म्हणजे काहीतरी वेगळं अस
वेगळा असेल तर डाळीचं पीठ घ्यायचं आणि थोडं डाळीचं पीठ थोडं ज्वारीचं पीठ आणि जरास्त गवा्हाच्या पिठाचं प्रमाण जरासत जास्त ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मग आपलं ववा लस ल सून मिरची कोथ कोथिंबीर थोडस जिरं कडीीपत्ता हे सगळं बारीक करायचं
हम्म
पिठामध्ये मिक्स करायचं आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि हळद घालायची थोडी
हम्म
ट म्हळायचं ते आणि मग परत आपलं पळपुटावर वल्लं कापड घ्यायचं सुती कापड
हा
ह सुती कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते डपाट लहान वोळा घेऊन डपाट थापायचं ते आणि जर असं वरून पाणीलावायचं आणि ती बाजू
म्हणजे कस ते कापडवरर थापलेलं असते ते कापड दडब घालायचं तव्यावर
हा डब घालायचं तव्यावर
आणि मग त्याच्यावर काय
हा पाण्याची हा पाण्याची बोट आणि त्याच्यामध्ये बोट पण उठवायची पाट्यामध्ये ते आणि पाणी वरन लावायचं कापडावरन आणि ते कापड काढायचं आणि मग ती बाजू नाही भाजली तरी चालत्या
अ म्हणजे त्या अशी डब घालतोय आपण चालते चालते ग ट्राय करून बघतो की
हा बककी
हम्म मग रात्रीग्या
आजचा दिवस छान गेला माझा. चालू आहेत दिवसभराची कामं केली जरा आम्ही तासगावला गेलतो अ शॉपिंग ला तेन जरा दुकानात तेन
हम.
हम्म. तुझा कसा गला दिवस.
अच निवांत गरा काय नाही घरातच होत हा
हा हा. शॉपिंग काय मुलांना जरा कपडे तेन घ्यायचे हेच क शाळा चालू कॉलेज चालू आता.
हा. त्यांच्यासाठी व
त्यांच्या सा जरा कपडे त्यांनी घेतली.
हम्म. हा हा माझा दिवस मस्त सला निव अत
धन्यवाद
निवांत काय नाही घरीच होत आज
हां तुला काय रेसिपी येते का?
मला होय मला कायत
हम्.
मला असशी जास्त शक्यत काय माहित नाही. अ काय थांब एक मिनिट काय तरी वेगळं सांग तोझ
हा थँक.
रेसिपी
मी सांगू सा भजीची.
ब हा भजीची भजी हा चालते सांग.
हां. भजी छान होतात ग माझे कुरकुरीत होतात सगळ्यांना आवडतात भजी. सगळेच सगळेच भज सगळ्या प्रकारचे कांदा भजी बटाटे भजी पालक भजी
हा. म आम्हाला पण कधी ते खायला बोल हा. चालते सांग की भजीची रेसिपी सांग की भहिजीची कोणत्या पण भहिजीची सांग हा सांग चालते.
आपले कांदे चिरून घ्यायचे पातळ पातळ लांबडे आणि ते मग अ. अ सगळे प कांदे काढायचे सत्र आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि डाळीचं पीठ घालायचं. आणि अ त्या पिठामध्ये मग मिरची वओवा, लसूण, कडीीपत्ता, कोथिंबीर आणि जरा चाललं. हे बारीक करून त्या पिठामध्ये घालायच. आणि पिठामध्ये घातले की तेल कडवायचं. जास्त तेल गरम झालं. पाजे ते तेल त्याच्यावर वचायचं पिठामध्ये त्या मग हा वतलं का नाही ते पीठ अ मग हात कालू घ्यायच पाणी घालायच्या अगोदर मग थोडस नंतर पाणी घालत घालत जर पातळ होईपर्यंत पाणी घालायच आणि सोडायच तळायचे भजी कुरकुरीत होतात भज्या अगदी चांगली.
होय काय बरबर ट्राय करून बघतो घ ते लाडू धपाटे आणि कांदा भजी, हा हा चालते घे, ट्राय करून बघतो.
करून बघकी, म,
मग आणि काय?
आणि काय,
काय नाही निवांत काय, कोणत्या सणाविषयी माहिती वगैरे काय,
सणाविषय, काय परवा वाटत पौर्णिमात झाली की ग,
हा मग वटपौर्णिमेची माहिती काय माहती असेल, वटपौर्णिमेबद्दल
वट पौर्णिम बद्दल काय आमच्या इथ जवळच आम्ही वट पूजायला जातो इथ अ वड वट पूजाला जातोय मग तिथं भटजी का क ते नाचतात त्यांचं पायपूजन करायचं.
हा.
मग तिथं म्ह बायका येतात त्यांच्या ओटी वगैरे भरायचं.
हम्म हम्म.
आणि पाचवटी सहा सात जणीची किंवा पाच जणची ओटी भरायची. आणि वड्याला, फेऱ्या घालायच आणि यायच,
काय
उपवास असतोय की त्या दिवशी करायला पाहिजे कि,
हा हा म्हणजे दिवसभर करायचं, आणि संध्याकाळी सोडायचं काय,
नाही नाही दुपारी सोडायचा, जाऊन वट म्हणजे वडाची पूजा करून, आलो क नाही आपण,
हा, हा हो काय,
हा आमच्या इथे सिद्ध राज महाराजांचं मंदिर आहे, म्हणजे जाग जागृत देवस्थान आहे, आमच्या इथं तिथं सगळे जण जातोय आम्ही वड
हा म्हणजे त्या, मंदिराजवळ वडाचं झाड आहे.
हा वडाचं झाड मंदिराजवळ आहे. तिथं जातो वड पूजयला आम्ही,
हम, हम,
कधी तर आली, तरी ये इकडं, आमच्या कवठे कण तासगाव,
हा हा,
तासगाव साईड ला, हा हा सांगली च्यापुढे कधी अतीस? हीकडा तू?
अ नाही नाही तासगांव मीआली नाही, फक्त ऐकून माहितीय म्हणून म्हणलं.
हा हा, कायचलय म्हण्टलं, काय करते,